हॅलो
हॅलो
आजीसोध बोला दहा मिनिट बोला लागते
हो हो दे आजी थोडं बोलते आजी बोलायला लावा
दर्शक आवाज हा वाळवा हॅलो म्हटलं काय करून रायते
हा, बोला
काय करून राहिले? म्हटलं
गुरुवालती तिचे फोन चालू होते, दुसऱ्या मॅडम सोबत बोलत होती. त्यांचे फोन चालू होते मले, हा हेच काम चालू होतं माझं बी अ, बाकी झालं, चहा पाणी वगैरे झालं?
हा झालं चहा पाणी आताच झालं. हो, हो झालं चहा पाणी हम, तुमचं झालं काय? हॅलो
हं, हं, आमचं झालं ना बोला
काय करून राहिलय म्हटलं?
हे मॅडम सोबतच बोलत होती अशी, फोन पेेचच काम चालू होतं ना
आ बाकी पोरं, बिरं, काय करून राहिले, अभ्यास करून राहिले असतील.
नाही खेळायला गेल ते तिकडे, आता मी याच्यात हाव, ते काय अभ्यास करतील? ते ब खेळ खेळून राहिले, तिकडे खेळायला गेले ते
हा, हम
सुमनला कॉल केलता नव्हता का?
कधी?
नाही तिने केलाच नसेन कॉल तिचे राहिले ना कॉल व्हायचे
असं, काय?
हा, हा, बाकी पाऊस वगैरे काय म्हण तुमच्या इकडे चांगला आहे
तुमच्या इकडे पाऊस चांगला आहे म्हटलं, आज पाऊस नाही पण
पाऊस नाही आज कवळ वातावरण आमच्या इकडेच चांगलं आहे आमच्या इकडे कोवळच हाय हो, हो, आमच इकडे कोवळ आहे ना आज
आता फक्त निंदन चालतील म्हटलं एक दोन हा, हा
या वर्षी पाऊस लेट झाला ना, एक महिना लेट झाला पाऊस.
हो, ना, लेट आला ना ना आता कसं ह आता कसं आहे लोक हा हा, हा ना, तबेत बिबेत काय म्हणते?
र झाली
हो, नाही तर काय त चांगले आहेत हा, अन, पोरगा कोण्या वर्ग्यात आहे तुम मुलगा कोण्या वर्गात हाय?
मोठा आठवीत आहे पहिला दुस लायना दुसरीत आहे.
हा, असं
हम्म, हम्म
आता स्वयंपाकाचा टाइम झाला नाही स्वयंपाक करचाल
हो आता स्वयंपाकाचा टाइम आहे ना, कधी आहे आषाढी एखाद
हा आषाढी एकादशी पंचवीस तारखेची आहे. पंचवीस तारखेची आहे पंचवीस नाही आता जाईन मी नाही, वीस तारखेला जाईन, वीस तारखेला पंढरपूरले वीस तारीख
हा हा
हा
तुम्ही दोघ दोघ जण असाल काय
हो मामाजीन मी दोघंही जातो आम्ही
हम् बरोबर चांगला आहे ना या दर्शन करून हम्म दर्शन करून या
हो हो दर्शन करून
करून हा ह हो
म्हटलं मी त्या दिवशी, म्हटलं मी पंढर पुरले जातो म्हंटल, गोपाळ सरले म्हटलं, जा म्हणत मग. हा, तब्येतीकडे लक्ष देत जा फोन करत राहायत जा.
हो आता तिकडे गेले तर तब्येत पाऊस लागला नाही वातावरणा पाऊस राह तिकडे वातावरण बरोबर नाही राहत
हा औषध दिवसे सोबत मे मलाट हो तुम्ही
हा रा ना बरं सांगतलं
हा
बाकी
आता कि नाही थोड्या वेळ मी अंघोळ आंग टाकलं होतं म्हटलं झोपाच थोडा वेळ झो
हा हा हा बर केलं
हम् हा तुमची किती झाले म
माझे दोन तीन झाले
झाल ब के
हा चांगलं झाल ना हा बरं आहे ना मुली आहे का तुम्हाला मुली आहे काले
म्हटलं कराव म्हटलं, जाऊ द्या कोण आहे म्हटलं.
हा हा, बरं आहे बर केलं मुलगी नाही का तुम्हाला?
आ, आहे ना. मुलगी आहे ना, बरंगची बही
हॅलो!
बोला.
हॅलो!
बोला बोला, बोला ना बोला
आता पाच मिनिट झाले, अजून पाच मिनिट बोला लागते.
हो हो बोला.
काय बोला आता?
अ हे हे नाती नातीजी वगैर भरत का पोटी, नाता आहेत का तुम्हाला?
कुठं? आ
ह आषाढी एकादशी झाल्यावर कोणता सण आहे?
आषाढी एकादशी कि झाल्यानंतर ना बाई ते मस्त
मग आता आब्याच्या की अधिक एक महिन्यात झालं सगळं.
हा. आलते ना, खाली एक बाई येते ना तर मग हा.
हा हा.
आणि ते झाल्यानंतर मग नागपंचमी येते. आता पुढे सणाचा एक अवकाळी ला लागली झाली की
पुढे हा पुढे
झाले मग सण सुरू. नागपंचमी ते रक्षाबंधन मग झालं एक एकच सुरु होते. ह हा. असलं पाहिजे म्हंटलं, कधी आताच ना मोबाईल हात घेतला, हम
तर चांगले होते.
नाही नाही पाणी
हा हा, बस तुमचा आशीर्वादच पाहिजे, सुनाईचा आशीर्वाद पाहि हिजे की पाणी तिथपर्यंत जायपर्यंत नाही आला पाहिजे. हा हा. हम जेवली का बबिता? ह हा सांग ना म्हटलं, बोला ना.
पंढ पंढरपूरचं काय आजचं आम्हाला विशेष म्हणजे आठवण काही
बरं काय आणू सांग ना? तुम्ही सां
हा कुंकू चांगलं असते ना लाल जरद असते मस्त बरं बरं. प्रसाद कुंकु हम्.
ह ह. देवाशी इथून आणलं म आम्हाला आशीर्वाद भेटीन ना. हो हो बरोबर आहे.
हा सुना तरी पोरीच आहेत आपल्या.
हो आत्याबाई बरोबर आहे ना तसेच विचार पाहिजेत चांगले तसेच चांगलेच विचार पाहिजे म्हटलं. ह सुनाच पोरी असतात.
हा सांगा . . . आता बस अं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
काय?
पापड घीस बनू.
घरी.
घरी बनवले नाही.
हा तिकडे कर ना मग आभज. उचलत ही नाही लवकर.
स्पीकरन.
आवाज ऐकून येत ना मले बोलून राहिलं त.
हॅलो हो
बोले बोला
पापड मटलं घरी गेले त मशीनून करून आणले होते
नाही मी पापळ यंदा केलेच नाहीत म्हटलं नाही ना हे इक पापड केलेच नाहीत म्हटलं यंदा पुढच्या वर्षी करीन म्हटलं
हा हा हा.
हॅलो! पुढच्या वर्षी करीन म्हटलं पापड नाही मे.
च्या वर्षी असती ना त या वर्षी टाईमच नाही भेट.
हा पाहिल्या त भागले जाते आता कसही. मी केले काय पापड मंग घरी केले काय? हॅलो अ. केले काय म्हटलं पक्क. हा आहेत ना या वर्षी या वर्षी काहीत. हा ह. हो.
ठीक आहे मग ठेवा.
बर. तर म्हट झाले दहा मिनिट म्हटलं हॅलो